काय नाही बस मजेत
तु?
झालं जेवण?
होला काय नाही आताच बसली होती मोबाईल त स्टेट म्हण ज स्टेटस बघत. दिवसभरात टाईम मिळाला नाही आता थोडा टाईम आहे म्हणलं तर चला बघूया.
वय मला पण मला पण ना रीलल्स बघायची खूप जास्त घाण सवय लागली ग.
हो का आणि म्हणजे मी पण कस अ थोडा टाइम बघत असते स्टेटस पाहते स्टेटस पाहायची मला जास्त सवय आहे.
आगं. म्हणजे आजकाल ना सकाळी जसे डोळे उघडले. तसं ते मोबाईलला लगेच टच करायचं की लगेच बघायचं उघडून की मला तर ते म्हणतात म्हणजे रात्रीचे जरी उठले ना बारा एक वाजताात. तरी पण थोडंसं बघायचं परत ठेवायचं परत बघायचं. परे खूप घानच वय लागली ग तरातशे डार्क सर्कल झाले. त्या डोळ्यांच्या खाली इतकं काळं झालंय ना खूप जास्त
अच्छा मी पण मजे अस आता वेळ कस जेव जेवलंंत. त वेट जस इस्टाग्रम.
हम ह
आणि एकदा ड्रामा सुरू झाला की तो पूर्ण एक दोन ते अडीच तासाचा असतो. आणि ते भाग किंवा अष्ट्याहत्तर किंवा ऐंशी भाग असतात. जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत मी त कंटिन्यू पाहत असते. मला जास्त सवय लागली कोरियन ड्रामा बघायची आणि मी दररोज एक ड्रामा बघितले शो झोपतच नाही अस. असं पण म्हणजे माणसाला दारूच.
मोबाईल ची एकदा लत लागली ना तर म्हणजे ते दखांला म्हणतात ना दारूचं वगैरे व्यसन लागतं त्याच हे एक व्यसनच आहे का.
ह ते दारूचं व्यसन कस असतं तस ज मला ते रीलस पहायचं व्यसन लागलं आहे. अ आणि ते कोरियन ड्रामा बघायचं तस तुलाुठ कोणतं आहे का
हो अग म्हणजे मागे ना माझ्यासोबत खू मज्जा झाली म्हणजे मागे मी एक ना अ स हे बघायचे बघ मालिका बघायचे. आणि त्याच्यानंतर काहीतरी ते पाकिस्तानच आणि आपलं युद्ध झालं मध्ये आणि पाकिस्तानचे सगळे ते हे जे आहेत. त्यांना बॅन केलं आणि मग ती जी मालिका होती ना ती पण बॅन झाली. नाही तर मी एवढे त्याचे पार्ट बघितले होते. त्याचे सगळे भाग जवळपास चारशे पाचशे भाग बघितले होते मी आणि अजून भरपूर होते. पण ते मध्येच बॅनच झालं आणि मग माझा सगळं मूड ऑफ झाला.
असं झालं का मला पण मधी मध जे युद्ध सुरू होत ना. अ त्यावेेळेला पण मी मोबाईल मागच्या वर्षी जास्त युद्धाच सुरु होतं त्यामुळ मी युट्यूबला कंटिन्यू त्याचे व्हिडिओ पाहत होते. आणि आता पण ह्या वर्षी पण युद्ध सुरु होत. ते पण मी युद्धाचे व्हिडिओ जास्त पाहायचे. आणि मला जास्त हे पण पाहायची. सवय न्यूज न्यूज चॅनेल मला आमच्या इकच्या भागातलं जिल्ह्यातलं चालतं ना मग मी त्याच्यावरती अ दररोज बातम्या पाहत असती. ते पण मी जेव्हा सवड मिळते ना त्यावेेळेला पाहत असते तसं तू काय पाहत असतेस का?
अं म्हणजे मला न्यूज बघायची सवय नाही पण मोबाईलमुळे एकतरी. तेवढं चांगलं झालं समजा की कुठल्या न्यूज वगैरे असच रीलसमध्ये किंवा काहीतरी असेल तर कुठरी कोणीतरी रीलस बनवत आणि मग ते टाकतात तर म्हणजे घडामोडी काय चालू आहेत. चालू घडामोडी तरी ऍटलिस्ट म्हणजे समजतात की काय चालू आहे बाबा जगात किंवा आपल्याकडे किंवा अजून कुठल्या राज्यात काय चालू आहे ते रीलल्स मु तरी समजता कधी कधी नाही तर म्हणजे बातम्या बघायला जातच नाही तर काही कधी समजलंच नसत.
बरोबर. म्हणजे कसं आहे माहित आहे मी पण म्हणजे सरकारी जॉब रिलेटेड जे असतात ना अ माहिती वगैरे ते मी पाहत असते आणि मला जो थोडी सिरियल पण पाहायची मालिका स बघायची मला सवय आहे. मग त्याच्या पूर्ण एपिसोड नाही बघायला भेटला तर मग वेळ कमी असेल तर मग मी शॉर्टमध्ये युट्यूब वरती त्याचे शॉर्ट भाग असतात तेवढेच पाहते म्हणजे आज काय झालं तेवढंच म्हणजे लेंथी बघत नाही आणि खूप जरा चांगला असेल त्याच्यामध्ये बघण्यास बघण्यासारखं तर मग मग कंटिन्यू तो पूर्ण एपिसोड पाहून घेते मी. तसं तू काय बघतेस का तसं आणि?
आग अ म्हणजे मला पण खूप सवय होती मालिका बघायची म्हणजे अ म्हणजे सासरी असलं का सासरी सगळ्यांनाच वेड आहे बाई त्या मालिकच जे सहा वाज कुठल्या पासून लावून बसतात एकेक साडेदहा अकरा झाले तरी ते हे पाहिजं ते पाहिचं आता कुठल्या सिरियलमध्ये काय झालं असेर आणि दुसऱ्या दिवशी तेवढीच उत्सुकता आज काही आज काहीतरी असं दाखवतात मालिकावाले की उद्या काही खूप मोठ घडणार आहे आणि काहीच नसतं वेगळंच काहीतरी असतं.
बरोबर ते आहे का कारण असं सिरियलमध्ये दाखवून जातात की उद्या काय होईल आणि आपल्याला मग सातला सी मालिका लागतं असली तर आपण वाट बघतो असतो सातला कधी एपिसोड पडतोय आणि आपण बघतोय कधी आता तर हॉटस्टार वर जिओ टी व्ही परत वेगवेगळे आहेत ॲप त्याच्यावरती आधी सिरियल दाखवली जाते त्यामुळे रात्री बाराला नवीन मालिकेचा एपिसोड पडतो त्यावेळेला आपण पाहून जातो की पुढच्या भागात काय होणार आहे असं पण मी एक एकदा माझ्या बाबतीत होत बाकी आणि काय बघत बघतेस मोबाईलवरती तु
मी मोबाईलवर म्हणजे बघत असते म्हणजे घर बसल्या कुठून म्हणजे काही कमाई वगैरे करता येईल का असं साईड बाय साईड थोडंसं हा तर ते पण मी बघत असते कारण बसल्या बसल्या आता मला छोटं बाळ आहे बघ तर मग मला बाहेर नाही जाता येत नोकरीसाठी वगैरे मला त्याच्याकडे बघावं लागतं. घरही सांभाळवं लागतं. आणि मग सगळ्या गोष्टी नाहीये होत घर ते घरी त्याला बघायला कोणीच नाही. त्याला शाळेत पण सोडावं लागतं घ्यायला जावं लागतं मग बसल्या बस इथूनच बघत असते काहीतरी कुठे मिळेल का वगैरेच
अच्छा माझं पण तसंच आहे बघ अं म्हणजे मला पण वेळ मिळाल तर मी पण असं अं अ घरी बसून काय काम करता येईल का ह्याचे रीलस म्हण किंवा युट्यूबर व्हिडिओ म्हण किंवा गुगला सर्च कारण माझं एक दिवस पण असा जात नाही की मी सर्च करत नाही. लिंकेड आहे म्हण असे वेगवेगळे व प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावरती मी कायम चेक करत असे की अ दर दररोज नवीन काय अपडेट्स आहेत का प्रोजेक्ट्स बाबत म्हणजे त्यातून पण थोडी आपल्याला कमाई भेटते आणि आपला पण स्वतःचा खर्च आपण करू शकतो ह्याच्यासाठी मी पाहत असते.
नाही नक्कीच ग म्हणजे तेवढी गोष्ट चांगली आहे की की म्हणजे आजकाल तसे पण आहेत काही काही गोष्टी तर त्यामुळे नक्कीच आपल्याला म्हणजे आपला स्वतःचा खर्च तरी म्हणजे उचल उचलता येतो म्हणजे कसं मोबाईलचे फायदे पण आहेत. आणि नुकसान पण आहेत म्हणजे अ आपण ज्या पद्धतीन त्याचा वापर करतो त्या पद्धतीन ते आपल्याला हे करत. हाय की नाही जसं की आपण फायद्याचे व्हिडिओ बघितले तर नक्की आपला फायदाच होतो. आणि आपण काही जर नुसतंच पिंगल टवाळक्याचे व्हिडिओ बघत असू तर आपल्याला त्याच्यातून काहीच भेटणार नाहीये. प्लस आपले डोळेही खराब होतील.
बरोबर कारण जास्त पण हा
आणि बाहेर आच्या जगात एवढं आपल्याला ज्ञान मिळणार नाही आपण कोणासोबत बसलो हे केलं तर, तेवढं नाही मिळणार पण आपल्याला मोबाईलमधून भरपूर काय गोष्टी शिकायला भेटतात ग.
अगदीच म्हणजे कसं होतं अ मोबाईलचा जास्त वाप इम्पॉर्टंट नाही आहे नाहीतर डोळे खराब होऊन, आपल्याला चष्मा लागू शकतो. असं पण होऊ शकतं म्हणजे दुष्परिणाम पण आहेत पण तेवढा आपल्यावर ते अवलंबून आहे किती वापरायच आणि किती ठेवायचा. चांगल्या कामासाठीच चांगला वापर करा. अ कारण अभ्यासाचे व्हिडीओ असतात मुलांसाठी. किंवा भरपूर काही शिकण्यासारख व्हिडिओ असतात युट्यूब म्हणा इ इंस्टाग्राम. गुगल वरती ते सर्च करून ज्या योग्य त्यावेेळी बघितलं पाहिजे.
हो अग मला तर ना एवढी मोबाईलची सवय म्हणजे नुसतं मोबाईल उघडलं की अ बघायच कुठल्या ॲप वरती काय आलंय नवीन. कपडे हे ते म्हणजे शॉपिंग. तर मी ना खूप जास्त मागे तेच मला वेळ लागल होत बाई. नुसतं बघायचे कुठल्या ॲपला काय ऑफर आहेत का काय नाही आणि म्हणजे काही घ्यायचं नसलं तरी उगंच बघत राहायचं बघत राहायचं म्हणजे नाही का नुसतते डोळ्यांची तृप्तता करायची. आणि मी तरी कमी ग पण हे तर, खूप जास्त मोबाईल बघतात खूप जास्त चित्रपट बघत राहतात सारखे नवीन आले का नवीन नवीन ॲप शोधत राहतात कुठल्या ह्याच्यावर लवकर चित्रपट येतात नवीन.
अगदीच. म्हणजे आम मी पण असं चित्रपट पाहते आणि मला एक जास्त सवय काम करत असताना गाणी ऐकायची. मग मी ते आता पावसाचा सीझन असला कि पावसाची गाणी ऐकायची. मग एक एक जर मला संजीव राठोडची पण गाणी नवीन नवीन फार आवडतात मी त्याची गाणी पण लावून ऐकते. बरेच स्वामींची पण गाणी मला आवडतात. स्वामी श्री स्वामी समर्थांची त्यांची पण गाणी मी ऐकत असते. त्यामुळे मला माझं मन प्रसन्न होतं आणि दिवस छान जातो गाणी ऐकल्याने.
हो नक्कीच म्हणजे काही काही गाण्या अशा असतात की म्हणजे एकदम प्रसन्न करून टाक तात आणि म्हणजे बरेच आहेत अशी देवांची गाणी अ जे की सकाळी सकाळी लावल्यानंतर नाही का एकदम असं म्हणजे आपलं जे मूड असतो एकदम ताजा होऊन जातो. की म्हणजे आपण एखाद्या गोष्टीतून नाराज असू किंवा काय आपला मूड ऑफ असल. आणि आपण तशी जर गाणे ऐकली तर आपल्याला एक उत्सुकता येते ताजतवान वाट कधी कधी खूप म्हणजे फ्रेश माइंड होऊन जातं.
मला पण वाटते म्हणजे आताच्या मुलांना कस जास्त मोबाईलचा वापर न कर ता मला वाटतय थोडंफार पण आपल्या अम म्हणजे, आपले भर भरपूर आपल्या ह्याच्यात चरित्र वगैरे घडून गेले आहेत महा शिवाजी महाराज. संभाजी महाराज म्हण यांची पुस्तक ते देऊन पण त्यांचा आपण विकास करू शकतो बौद्धिक. असं मला वाटतं कारण जास्त पण मोबाईलचा वापर केल्यानी अ लहान मुलांच्या वती वरती खूप दुष्परिणाम होत आहेत असं वाटतं कारण कोणते पण व्हिडिओज वगैरे मोबाईलवरती ऍट अ टाईम येत. त्याात आणि ते पाहिल्यामुळे अ म्हणजे नको ते घडायला नको यासाठी आपण थोडं. वाचनाकडे पण त्यांना वळवलं पाहिजे असं मला वाटतं.
हो अग मुलं म्हणजे ना नुसतं मोबाईल दिसला कितकंच वेडणी करायला लागलेत नुसतं त्यांना ते कार्टूनच बघायच असत त्यामध्ये
ह.
आणि काय म्हणजे त्यांना त्यांचं वय नाही ना अग त्यांचे डोळे कमजोर असत. आपल्यासारख एवढं. स्ट्रॉंग नसतात ना ते तर ते त्यांच्यावर लवकर परिणाम होतो त्या गोष्टींचा
बरोबर बरोबर तुझा बाळ मोबाईल स्क्रीन पाहत का?
अगं तो एवढा जा असतो मोबाईल बघायचा मग त्याच्यानंतर मी ठरवलं जवळून मोबाईल बघण्यापेक्ष थोडं दुरून टीव्ही बघितलेलं. चांगला मग मी त्याला थोडी टीव्हीची सवय लावली आणि मोबाईल त्याचा एकदम बंदच केला.
मग माझं कसं नाही आमच्या बाळाला सवय लागली मोबाईलची जास्त बघायची. कारण मी जिथे राहत होते ते एकटी राहत होते त्यामुळे ऑप्शन नव्हत शांत बसण्यासाठी मी मोबाईल देत होते. ते पण आता मला दुष्परिणाम वाटतात कारण मुलं आमच विदाउट मोबाईलशिवाय जेवत नाही. खात नाही. मोबाईल दे तू चाार असं सुरू असत त्याच म्हणून ते सारखं मोबाईलच पाहत असत. फक्त जेवताना पण त्यामुळे मला तर जेवताना पण त्याची स्क्रीन टाइम नको आहे. अस असं पण आहे बघ.
अच्छा अच्छा ठीक आहे चालेल ग नंतर करते मी तुला मला थोडं काम आहे. नंतर करत.
ओके. चालेल म्हणजे मोबाईलचा प्रत्येकाने वापर तेवढाच मर्यादित ठेवावा. असं मला पण वाटते आणि मर्यादितच यूज केला तरच आपल्याला फायदा होईल. अस मला वाटतय.
हो, बरोबर आहे, ठीक आहे.
चालेल ओके बाय.
बाय, बाय.